ह
हॅलो हा बोल,
आवाज येत आहे.
हा येतोय तुला याय लागलंय.
हो यायला जेवलेस की नाही.
नाही आत्ता जेवणार तू
हम्म हम् माझा पण आ आता स्वयंपाक बनवून झालाय कूपकर राहिलंय ते एक झालं की मग जेवायच कायच स्पेशल नाही आज साधं वरण भात करणाऱ्या का मुलगीला बर नाही नाही म्हणून
होय बरं वरण भातच खायला पाहिजे तापात वरण भात खायच असत
हम्म
किती वर्ष झालं तिला तीन वर्षाचे आहे ना
तीन पूर्ण झालेत तिला चौथं लागलंय
हा हा
काय मला एक प्रश्न पडला होता ग? हम्म म म्हंटलं संचेेत ना प्रश्नांची उत्तरं भेटतात बघूया म्हंटल, ते म्हणजे असा प्रश्न पडलेला की नाही महागड्या वस्तून वस्तूंमुळे माणसाचा दर्जा ठरतोय काय?
हम् महागड्या वस्तूंवरती
हम्
माणसाचा दर्जा
हम्म
ठरत असेल काय माहिती
म्हणजे कसं? आता म्हणजे आजच्या जे आधुनिक युगात का नाही. आपल्या समाजात असं जगतोय आपण कि जिथे अनेकदा, एखाद्या व्यक्तीच मूल्य त्याच्या स्वभावावर म्हण किंवा संस्कारवर किंवा कर्तृत्वावर किंव ठरत नाही तर त्याच्या कप कपड्यांवर, मोबाईलवर, गाडीवर किंवा घरावर ठरवलं जात. पण खरोखरच माणसाचा दर्जा महागड्या वस्तूनी ठरतो का?
नाही
हा म
माणुसकीच्या नात्याने ह प्रामाणिक असतात ते
हम्म कस आहे ज्या महागड्या वस्तू आहेत माणसाची आर्थिक परिस्थिती दाखवू शकतात ग पण त्याचा स्वभाव, चारित्र्य संस्कार म्हण आणि माणूसकी कधीच दाखव शकत नाहीत हया महागड्या वस्तू.
नाहीत दाखवू
तेच की म्हणजे आपण अनेकदा पाहत असतोय की काही लोकांकडे लाखोंची गाडी असतत्या महा गडे कपडे ब्रँडेड घड्याळ असतय. किंवा महागडा घड्याळ असतोय, मोबाईल असतय महागडं त्यात आयफोन त्यात आणि टाईपस आलेत आता ते आणि ते चे उद्दटपणे वागतात अशा व्यक्तीला समाजात खरा मान मिळतोय काय?
नाही
हम्म तेच ना मग कदाचित काही काळासाठी लोक त्याच्याकडे आकर्षित होतत्यात पण मनापासून त्याला आदर मात्र मिळत नाही.
होय
मग आणि ह्या उलट कसा आहे ह्या उलट कसय जे काही लोक अगदी साधं जीवन जगतात साधे कपडे म्हण घालतात सामान्य मोबाईल वापरतात
होय
पण, त्यांचं बोलणं नम्र असतं.
होय
ते इतरांना मदत करतात किंवा मोठ्यांचा आदर करतात. लहानांवर प्रेम करतात अशा व्यक्ती्चा समाजात कायम सन्मान राहतो ग
त होय
आणि कारण त्यांचा दर्जा त्यांच्या वस्तूंनी नाही तर त्यांच्या व्य ते महत्वान ठरलेलं असत हो मग तेच बघूया म्हटलं, प्रत्येकाची मतं काय आहेत काय नाही.
हम्म, स्वभावाच गं मेन म्हणजे. स्वभावात काय म्हणजे स्वभावाला औषध नाही असं म्हणतात ना, तेच आहे ते. स्वभाव कसा असेल तसं
आणि कधी कधी लोक कधी कधी लोक फक्त कणी नाही इतरांना प्रभावित करण्यासाठी काय करत्यात एक एकजण कर्ज काढतात आणि महागड्या वस्तू विकत घेतात
विकत घेतात होय.
पण त्यामुळे काय होतय, जी काय आर्थिक अडचण आहेत ते वाढत्यात ना त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांच अनुकरण करण्यापेक्षा पेक्षा जे काही आपल्या गरजा आहेत, किंवा गरजेनुसार आणि आपल्या उत्पन्नानुसार खर्च केला पाहिजे, की नाही.
होय, आपल उत्पन्न जेवढ आहे तेवढच.
यात सगळ योगात सगळ्यांना नुसत शोऑक करण्याची
शोआँफ होय.
आता आपला पहिल्याचा इतिहास बघितलास, तर अनेक महान व्यक्ती होऊन गेल्यात. त्यांनी कधीच महागड्या वस्तूमुळे महानता मिळवली नाही. जे काही त्यांचे विचार होते, त्यांनी केलेला त्याग म्हण त्यांचा प्रामाणिक पणा. किंवा जे समाजासाठी त्यांनी केलेले कार्य यांमुळेच त्यांना आज आदरान आपण आठवणीत स्मरतोय स्मरण करतोय.
होय, ह ह.
परत कसं म्हणजे, आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो म्हण. किंवा त्यांच्या कपड्यांपेक्षा त्याच वागणं बोलणं नम्रता आणि त्याचा जो काही प्रामाणिक पणा आहे तो, आपण जास्त लक्षात राह- तेच राहतय आपल्या लक्षात जास्त.
हम्म,
त्यामुळे जे काही खरा दर्जा आहे, तो पैशात नसतो बघ माणुसकीत असतोय.
माणुसकीच गं माणुसकी नुसता अवेलेबल पाहिजे माणसात.
हम्म, मग त्याच्या आपल्या पालकांनी हे आपल्या नेहमी शिकवलय कि, म्हणजे मोठ घर नव्हे तर मोठ मन असायला पाहिजे. कारण, पैसा आज आहे, उद्या नसल असं म्हणत्यात आपलं आई -वडील सारखं प्रत्येक वेळेस.
जेवढं उत्पन आहे तेवढच राहावाव, गं माणसांनी.
व्हय ते म्हण आहे ना, पहिल्याची की अंथरूण
अंथरुण पाहुण पाय पसरे हा, बरोबर बरोबर आहे तुझं.
अलीकड कसं झालंय? अंथरूण कमी आहे, आपण आपण पायचं जास्त पसरायला लागलोय. तस झालयं.
ते तंत्रज्ञान पुढं आलेय गं.
म्हणतात की, आपल्या पालक की पैसा आज असेल उद्या नाही पण जे तुझं चांगलं व्यक्तिमत्व तू काही, जर चांगलं कर्म केलीस तर ते आयुष्यभर आपल्या माणसांसोबत राहणार आहे, असं म्हणत्यात. म्हणून कधी आपण हम्म, म्हणून कधीच आपण एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे न्याय त्यांच्या वस्तूवरून करायच नाही बघ, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वभावावरन वागणुकीनं आणि कर्तुत्वाने ओळखायला पाहिजे आपण.
आणि आदराने बोलायला पाहिजे गं.
होय, अलीकड कसं आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लय रिस्पेक्ट देत्यात, का त्याच्याकडे पैसा हाय तो बा फिरुन येतो पाहिजे ते खायला देतो, असयं.
हम्म, पण तो कुठे खर्च करायचा, काय हे पाहिजे माहित.
कस झालंय शेवटी शेवटी म्हणजे म्हणजे मला एवढंच काय म्हणायचंय की, जे महागड्या वस्तू माणसाची श्रीमती दाखवत्यात कनयं, पण त्यांच जे चांगले विचार चार नम्र स्वभाव आणि प्रामाणिकपणा म्हण किंवा माणूसकी हेच खरा दर्जा आहे बघ, महागड्या वस्तूंच काहीच नाही.
नाही नाही बरोबरच.
आणखी काय तुझं मत?
मला माझं तर तेवढंच मत आहे, हे काय बरोबर नाहीयं.
हम्म, आपण काय करायला पाहिजे मा- ह ह.
माणसांना कनी आपण हे करायला पाहिजे गं एकत्र आणायला पाहिजे, माणसुकी पाहिजे माणसात.
हम्म, तेच राहिलयं नाही सगळ हा
किती पण वयस्कर असू दे, त्यांच्याविषयी आपण चांगला आदराने बोलायला पाहिजे.
काही जरी झालं की, नाही सगळे काय करतात. नवीन काय घेतलं म्हटलं की, चला लगेच फोटो काढायच स्टेटसला लावायचं.
स्टेटस लावायच तेच चालूयं, माझ्याकडे तर बघ मी अजिबात एक कोणताच आय डि असं वगैरे नाही, माझा फक्त मी असेल ते फक्त स्नॅपला तेवढा आहे बघ माझा आयडी. इन्स्टा, फेसबुक फालतू वगैरे काही नाही बघं.
इन्स्टा, फेसबुक मला मुळात
मला हे मुळात आवडतच नाय. मला पण आणि सेम आणि काहीतरी, ते रील वगैरे बन- बनवतात कनय. ते रील बघायचं ते करायचं हे, पण ह्यामध्ये पण इंटरेस्ट नाही माझा राहिला. युट्यूब वरची रील सुद्धा मी बघत नाही, आता हम्म. काय ते आहे दिसणे, आपलं स्वतःच काहीतरी आपण ओन स्वतः काय आपलं राहिलं असल तरच तेवढंच.
म्हणजे आपण स्वतः काय करतोय, हे दाखवून द्यायचं नाही गं दुसऱ्याला. ते आपण ते निघतयच गं कधी ना कधी बाहेर पडतयचं चांगलं झालं, तरी हम्म.
मला ते पण मला पण आवडत नाही, इस्टा, फेसबुक का आवडत नाही सांग? कि त्यात कनी मला रसच नाही. त्यात नवनवीन कोण पण पूर्ण जगातले, ओळखीचे असतात कोण पण
अगं अरे ओळखी करा प- पण कनय असं वाईट पण, त्यामधून काय घेऊ नका. नका ना, मला एवढंच म्हणायच आहे ब.
पण कशाला आपल्याला एवढ्या लांबच्या अनोळख्यांच्या आपल्याला ओळख करून घ्यायची, जस्ट सगळा टाइमपास आहे.
टाइमपास पण आणि शोऑफ गं. म्हणजे माझ्याकडे एवढं महागडं आहे, माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे. माझे हे आहेत हं, हे एवढं दाखवून देण्यासाठी असतय.
हम्म, मला तरी माझा फक्त व्हॉट्सअप हाय ते पण व्हट्सअप कस जरा, कॉलेजचे तेन ग्रुप असत्यात. तर मग सगळे सर त्यावरचं टाकत्यात ना, काय असेल ते इन्फोर्मेशन म्हणून व्हाट्सअप यूज करते आणि स्नॅपचॅट मला
स्नॅपचॅटला कायच फक्त हा नवीन नवीन आवड असलेली हा मला पण तेच आवडत ते बघ
मग ते खाद्यपदार्थांचे फोटो सेव सेव्ह करायसाठी तेवढ आणि स्नॅपचॅट व माझे फॅमिली मेंबर्स आहेत, म्हणजे आमच्या मावश्या वगैरे त्यांना मी सेंड करतो आणि फ्रेंन्डसना.
हा, ते शेअर केल्यावरती ते तेवढंच गं बाकी की काय नाही, मला इंस्टा, फेसबुक वरती असं अनोळखी व्यक्ती असतात नाही. त्यामुळे ते एवढं काय मला त्याचा हे नाही आहे म्हणजे काय त्याचा एक्सपिरियन्स एवढा नाही मी काय वापरत पण नाही आणि ते मला माहिती पण नाही आहे त्याचा कसा युज करायचा काय ते पण माहिती
म्हणजे एकंदर तुझं पण मत माझ्यासारखंच आहे की महागड्या वस्तना माणसांची श्रीमंती नाही होत
की नाही होत बरोबर
ठीक आहे तुझ मत म्हणजे चांगलं आहे ते कुठेतरी हे आपण जे आपलं हे महत्व आहे ना महागड्या वस्तून ा चांगल्या मल्यांना महत्व देणार असं आपण त समज निर्माण करायला पाहिजे
करायला पाहिजे होय अशा समाजात खूप लोक इन्व्हल्व्ह व्हायला पाहिजेत माझं तर एवढं महत् आणि आपण करायला पाहिजे समाजासाठी असं
हम्म हम् चालेल घे पुन्हा बोललो आपण आणखी विषयावर चालेल ठेव का बाय ख ग ना